काय करताय? हॅलो, म्हंटलंय काय करताय तुम्ही?
काही नाही बाई बसलंय पाणी पाऊस चाललाय.
हो का.
हा नाशिकला खूप पाऊस आहे आज. सोसाट्याचा वारा आहे. खूप आवाज येतोय.
हा हा.
सगळं दरवाजे खिडक्या बंद करून बसलय.
अरे बापरे.
ह. कायच न्हते काय चाललंय तुमच्याकडे
खूप पोर आलाय का?
हा गंगेला खूप पूर आला अगं मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आलंय.
आधे म
हा अजून काही वेळा्यापर्यंत येऊ शकतोय थोड्या वेळात कारण त्र्यंबकेश्वरला वगैरे तिकडे खूप जोरात पाऊस पडतोय अजून
गरापर्यंत पाणी आल्यावर मग म्हणतात ते इशारा देता ना सतत.
हो धोक्याच हो धोक्याचा इशारा असतो.
हा.
आजूबाजूच्या टपऱ्या वगैरे सगळं हलवल्या जातात पण आता व्हिडिओ बघितला मी एक कुठेतरी काठावर टपरी असेल ना ती रात वाहून गेली हो इतकी पत्र्याची टपरी जड असते तरी सुद्धा वाहतातना दिस ती
अरे.
हा वड बघितला मी इतक्या माणसरी अडकलेले आहेत तिथे ते मंदिरात
परिसरामध्ये पाऊस पडला असेल ना खूप दिनडोरी रोड त्याच्यानंतर मखमालाबाद
सगळीकडे पडतोय पाऊस त्याच्यामुळे पूर आलाय चांगला.
हा.
नंतर त्या गंगेवर रामकुंडामध्ये माणसं अडकलेले आहेत एक दोन दोन माणसांची सुटका केली आता एक आणखी अजून आहे त्याला रेस्क्यू ऑपेरेशन चालू आहे एक मंदिरात झोपलेला होता एक जण त्यालाही काढलं बाहेर. हो ना कपालेश्वरच्या मंदिराच्या पायऱ्यांपर्यंत पाणी आलंय.
म्हणजे खूपच डेंजर परिस्थिती झाली काय कधी पसून चालू आहे. पाऊस म्हणजे तुमच्याकडे सलग
आता पर्वापसून चालू झालेला आहे तसा. पण कालपासून जास्त जोर वाढलेला आहे.
हो का काल रात्री पासून का?
रात्रीपासून रात्री पाऊस जास्तच होता
हा पाऊसच आहे का मग हवा वगैरे पण अशी सुटली का? आमच्याकडे खूप हवा पण सुटली आहे ना.
हवा हवा मग तेच सांगते ना वादळ सुटलेलं आहे पण झाडाच्या अ फांद्या फोडतात वाळलेल्या - फांद्या वगैरे असं पानं झाडाची खूप पडता येत असं. खूप जोरात आवाज येतो घरामध्ये असा सू सू
हम्म हम्.
मग त्याच्या हा इतक्यात चहा केला, मी चहा घेतला
हा, तुमचा पाचचा टायमिंगच असतो ना चहाचा
हा हा, हे पावसामुळे तलब येतेना आणखी चहाची
हम
घ्याव असं वाटतं तो गरम गरम चहा
पण मग काही रोज चहा घेतल्याने, कारण मी चहा नाही घेतना, मला पित्त होत चहामुळे
नाही, मला सवय झालेली लहानपणा पासून चहा पिते ना
हा
सवय झालेली, फक्त उन्हाळ्यामध्ये वगैरे त्रास होत थोडं
हम्म, ए चहामुळे नाय चहामुळेच नाही पण मग दुसरं पण असं आपण पावसाळ्यात दुसरं काही खाल्लं ना मसाल्याचे पदार्थ तर दुसर
हम्म
हा, तर हा पित्त होत आणि या वातावरणामुळे ना हाता पायांमध्ये ते चमका निघता अस, तुम्हाला त्रास आहे वाटत त्याचा, मग तुम्ही काही औषध वगरे काय घेता, असं काय काळजी घेता पावसाळ्यात?
काळजी म्हणजे असं पायात सॉक्स घालते, स्वेटर घालते म्हणजे घरातल्या घरात मग आपण पाण्यात जास्त जायचं नहीं आणि खाण्या पिण्याचंही पथ्य पाळते मी तस
हो का? वातुळ वगैरे खात
हा आंबट, वातूळ, अजिबात खात नाही मी आपल्या हा, नाही नेहमीच नाही खात मी पण पावसाळ्यात ही काळजी घेते, मग आणखी जास्त तिखट वगैरे नाही खायचं
हम् हम्
कारण डायजेशन प्रक्रिया बदलते ना आपली घरातच असतो, हालचाल कमी होते आपली.
हा.
पावसामुळे आपण बाहेर जात नाही जास्त असं. चक्कर मारत नाही कुठे.
हो, पण मग पावसाळ्यात तुम्ही तुमच म्हणजे आहार वगैरे असं काय ठेवता? कसं ठेवता? कारण मला पण त्रास होतोय तो, हातपाय अस मध्येच चमका निघ ता हातात निघते, पायात निघते, असं किंवा पाठीेत
सकाळी थोडसं कोमट पाणी प्यायचं.
हम्म.
म्हणजे शरीरातला वात निघून जातो तो, दिवसभरामध्ये थोडा. आपली शक्यतो, हे आंबट वगैरे खाण्याचा टाळाव जरा. , आंबट.
हा.
हा, त्याच्याने त्रास होत असतो.
असं लोणचं, आंबे असं खायला टाळलं पाहिजे ना.
हा, पालेभाज्या खाऊच ने या दिवसाच्या शक्यतो.
हम्म.
पावसामुळे खराब होतात ना त्या.
हो ना.
हा, कोबी, फ्लावर ही आपल्याला वाटत दिसतं चांगलं, पण त्याच्यावर खूप फवारे मारलेले असतान. बारीक जंतू असतात.
हो, बरोबर.
हा, मग ते ही शक्यतो टाळावेत.
हा, पालेभाज्यांनी त्रास होतो ओ पण, पालेभाज्या पण ह्या दिवस चांगल्या नाहीयेत, बघा खूप त्रास होतो त्या पालेभाज्यांनी पण खाल्ल्यावर पोट दुखतं.
तेच टाळायचं ते शक्यतो कडधान्य, डाळी
हम्म.
किंवा फळभाज्या मग खायच्या अशा गिलके, दोडके भोपळा असं जे असतात बटाटे, कांदे मग अस
हा.
दुसरं काय? हा असंच फळभाज्या वापरायच्या मग शक्यतो.
हा, आणि पालेभाज्या पण खायला नको वाटतं आणि महाग पण खूप झालंय, बघा कोथंबीर आता दीडशे रुप जुडी झाली आणि चांगली पण नाहीये. ते ना
पावसामुळे आधी एक तर, ऊन म्हणजे पाऊस पडला नाही लऊ
हा.
हा, तेव्हा कळतं नाही असेल.
आपल्याला असं वाटतं ना, कधी कधी कोथिंबीर आनू थालीपीठ करून खाऊ पण ते पण नाही खाता येत.
नाही ना, मग आता पावसामुळे ते परत सडतात.
हा.
ते पिकं.
अशी कोथंबीर आहे ना, आणली का लगेच एक, दोन दिवसांनी अशी ना पिव
हा लगेच खराब होते ना आता फ्रीजमध्येध्ये सुद्धा मिरच्या कोथिंबीर फार खराब होतं. टिकत नाही ह्या दिवसात जास्त.
हो.
थोडं थोडंच आणायचं ह्या दिवसात जास्त आणायचंच नाही.
बरोबर.
पाले भाज्यानी आणि दही जास्त. स खायलाच नकोय बटाटेच सुद्धा वाहतोय असताना बटाटेच दानव सुुद्धा नकोय जास्त खाय
तच म्हणा का.
ह, रताळी खाल्ली तर चाल. का खाओपण रताळीचा म्हणजे त्यांनी ना काही त्रास होते वाहतो नाई ना.
कंदमुळय ते कंदमुळय असं त्याच त्याच्याने नाय काय त्रास होणार. आणि आता एकादशीय ना त्याच्यामुळं ते येतातच आता रताळी विकायला आणि खातात लोक. ऊपवासाचं
हा.
हा उपवास एकादशी धरतात ना मोठी एकादशी असते ही आषाढी.
ह आपण रताळी उकडण्या पेक्षा त्याच्या अशी तिखट भाजी वेगैरे येती का करता बटाट्या सारखी जर आपण केली.
हा करता येईल ती पण थोडसं गुळचट लागेल असं. फार तिखट नाय लागत ती.
गुळचट लागेल का?
हा गुळचट लागेल जरा कारण ती गोडी असते ना त्याच्यामधे थोडी.
अच्छा.
हा गूळचट लागेल थोडी.
हा.
हा, त्याचच आतच, चकत्या करून म्हणा किंवा असा शिरा करून चांगल लागतात ते, कींवा फोडणीतऽ
आम्ही घेतो तशी काळजी, पाणी पेतो उकळुन, त्याच्यानंतर आहे ना हलकाऽ कसा सार घेतो मुगाची खिचडी वगैरे, ज्वारीची भाकरी.
हा.
पण मग कधीतरी ते मसाल्याचं खाल्लं गेलं का त्यानी त्रासच होतो.
हा ते पण आय पण खावसं तर वाटतं ना आता कधीतरी मग प्रत्येकालाच वाटत ना खावंसं.
हा. या दिवसात पावसाळ्यात वाटतं ना मुलांना पण वाटतं ना जास्त,
चमचमीत थोडेसे भजी, पाववडे असं काहीतरी खावऽ असं वाटतं पोरांना. गरम गरम खायला आवडतं ना त्यांना.
हा बरोबर.
काय चाललंय आजुन?
मग बाकी तुमच्याकडे पाऊस उघडायचे काही लक्षण नाही का?
अजून तरी नाही म्हणजे बारीक झिमझिम चालूच आहे सध्या.
हा,
पण झाकलेलंच ये ते वातावरण पूर्ण, म तो कधी उघडतो ते नाही सांगता येत.
पावसामध्ये बरेच धरणं वगैरे, भरपूर भरले अस त्याला ना.
हो, गंगापूर ड्याम एक्याण्णव टक्के भरलं. इगत गंगापूर डॅम आपलं, गंगापूर डॅम.
गंगापूरधरन.
हम्म, एक्याण्णव टक्के भरलं आपलंं, नाही तरऽ.
पणी येत असेल ना.
हो हो, गंगापूरचच येतं आम्हाला. नाही तर इकडे भाऊुली वगैरे, इगतपूर इकडचे डॅम फुल भरले शंभर टक्के.
तुमच्या इथं नासर्डी नदीचा पूल आहे पण वाटत ना जवळ.
हो, ते नासर्डीच्या पुलापर्यंत पाणी आलेलं आहे.
बापरे!
अ हो खूप पाणी आलंय नासर्डीला पण. सातपूरला तर त्या अ लगत जे घरं आहेत ना, त्या घरांमध्ये पाणी शिरलंय.
हा हा,
नासरडी लगत जे घर आहे त्यांच्यात, पाणी शिरलंय मध्येऽ.
खूपच मग अवघड परिस्थिती, काय नाही मग?
हा, या वर्षी पाऊस येणार नाही येणार नाही म्हणत होते. अलनाचा प्रभाव येईल, असं येईल तसं येईल, सगळं उलट झालंय. उलट जास्त पाऊस आलाय.
हम्म,
पाऊस नव्हता येणार, खूप पाऊस आलाय.
चालेल.
ह हा, बघितलं का, बर.
घ्या मग तुमची काळजी घ्या, पावसाची.
हो हो,
चालेल, ठेवू मग?
हो चालेल, चालेल, बंद झालेला असतो माझा फोन, मी आत्ता बटन दाबलं मग दैवऽ. असं बंद झालेलं अजूनऽ. दहा मिनिट बराबर बोल दहा मिनिट वरती झालेस पण हम.